तुझा कट व्हायलाय फोन
कट हुतंय
आता आला आता आला
मी बां रेंज ला बसलोय.
आग तुमची रेंज ना म्हणून जाम आवाज ये लागि कशाचा
इथं टॉवर आणि ये जीओचा
तुझं कार्ड जियोचा हाय काय?
जिओचा नाय सोड माझं कार्ड जिओचा आहे एअरटेलचा टॉवर हाय बरोबर हाय एअरटेलचा टॉवर हाय इथे
तेच तेच म्हणून तुम्हाला तिकडे ठेवलय ओ बाहेर
हम् का तिकडच इकडचं वातावरण तस हाय ना
हं गाव खेडे गाव रे गाव गावठी गावठी गाव
गावठी म्हणा नाय त्याला सगळ्या त्या सिटीत सगळे इकडचेच आहेत लक्ष असू दे
कुठ म असत्यात केळ असत्यात
हा मण सात हे पण असेल की संत्री, सिताफळ, लाडू
गावट्टी गाव हाय तुमच लय बारक
चालाय हे ज काय करून केस मावली लय गळायलीत.
बघ की कुठलातर शॅम्पू रो रोज धुतयस डोकं रोज-
रोज धुतय रोज
रोज धुवू नकोस भावा
बिना चुकता.
रोज धुवायच नाय डोकं कधीच रोज धुवायच नाय लक्षात ठेव.
म हे करतो रे काय करतो?
एक दो एक दिवस आड दोन दोन दिवसआड धु दोन दिवस आड
म कस हे होतील माझी भूरटी भरत्यात पाक
काय पण भुरटी आता मी दोन दिवस आड धुतय म भुरटी दिसत्यात. तेल लावाय बि चपचपी बोलला आभाळ वरना
अ हा अस काय ते तेल लावायच व्हय.
हा म मी तेल लावतोय रे गच्च
म म वाटत नाय ते तेल लावतेस असं
हम् ते लावते बा आम्ही.
हम् हम् हम्.
पुण. एक दिवस नाही रे बाबा पाक केस गळत्यात पाक लय केस गळत्यात साधी नाही मे बी तस रोज दु रोज रोज
तर मी हे करावले ग नाही. मगा जर मग केस. कणी प्रत्येक वेळी ढीगभर निघायला लागलय. त्या हि जी सावली पडल्या वाटत माझ्यावर. माझ्या बरोबर बसते ती मैत्रीण माझी.
हम् हम् हम्.
तिचीी पिकल्यात नाही म्हातारी झाली आत्ताच. काय काय बोलतोस म्हणचील काय नई.
मी काय तेच म्हण काय तर बोलाय म्हणलं मी बोललय काय. तु तुम तुमच आयुष्य.
काय करायच सांगा ऐकत नाही.
म्हण लय हाय बाबा ते स्वतःच्या मनाचं खरं हाय की नाही.
नाही नाही.
सगळं स्वतःच्या मनानाच कर ते काय झालं अर्जेंटानच काय झालं.
कसलं?
फुटबॉल.
फुटबॉल बघाय नाही बघ मी माझ्याकडे एक तर हे नाही आहे बॅलेन्स कुठं आहे माझ्याकडं.
तुमच्या टीमध्ये काय झालं तुमच्या.
आमची वय सेमीफायनल ला गेली.
गेल्या ना ह खरंच या वर्षी जिकनार फ्रान्सच हाय.
नाय माहित.
नाही एमबाबी ठेवत नाही बक्की बुकनावर लागते एमबापे.
ते आता फायनल ला केल काय होणार तेी.
हम्म हम्म.
तू तू खेळतेस का नासे पबजी.
जजी हय का डाउनलोड करून ठेवला मी अपडेटच केलं आहेय तशीच आहे.
नोन.
नेटच नाय मायाकड मर्दा दिड जीबी हाय दिड जीबी मला दिवसभर कसं कसं पुरव पुरव पुरवतोय. रीलल् म्हणजे चार रीलल्स ढाकललं की नेटच खतम.
अस हाय व्हय कुठलं एअरटेलचं कार्ड हाय.
एअरटेल.
मग काय होणार बाळ जियो मध्ये हे कर पोर्ट कर.
नावा जेवतच होतच पुरट होत अरे मला वैतागच येतंय जेव हळू हळु हळु. आमच्या आमच्या गावात दोन् दोन. टॉवर आहेत दोन्ही जिओ एअटेल आमच्या घरापासून लय जवळ आहेत.
तरी पण रेंज नाही मग.
पण जियो पेक्षा एअरटेल ला लय रेंज हाय जोरात.
हा हा नाही तरी काय विषय हाय एअरटेल ला हे नाही रे बा.
काय.
फाय जी कुठे आहे एअरटेल ला अनलिमिटेड ना आहे. मला.
आणि मी कुठला आम्ही कुठला मरतोय.
एअरटेल अनलिमिटेड हाय.
म काय
नव्हतं नव का.
हाय की अरे माझ रिचार्ज गंडलाय म्हणून तुला वाटत असल तस
असं झालय ते तू मारताना चुकीचं मारतयस मग काय व्हील
सहा महिन्याचा हुता माझा एकदम
हा तेच की त्यामुळेच चुकलय ते
न आणि नऊशे एकोणऐंशी रुपये चिमण्या वरडतेला आवाज आला काय?
अलागी पक्षी जास्तयत वाटत तुमच्या इकड
आम्ही दारात झाडय ते
आमच्या इकड हायत सोड पण काय न्हायाय चिमण्या गायब झाल्यात.
थांब ती कावळ तर बगून किती दिवस झालं काय कळणा पण बाबा
कावळं हा हा एक एक कावळा बघितलाय मी ह्याज्यात कॉलेजमध्ये आपल्या
तुझ्यासंगच फिरतोय कि त्यो
हा तेवढं चाल त्यो नव्ह रे आपल्या ग्रुप मधली एक मैत्रीण हाय तिजा तिच्याकड हाय की एक कावळा
हो हो हो कि ड्या चिमण्या काय वरडायल्यात
तेच त्यांचा आवाज बंद कर त्यांचा
पुढ कस त्यांना उठवू नको त्यांना
आलय खा खाट म्हणजे ती पुढं घर बांधलंय आमच्या तिथं त्याजी ती काय तर काराल्यात ती
त्यामुळच तू मायनस मधी चालयस
ती लेन्टेन मालायल लेनटेन
म तुमचं नाही तुमचं पण हाय नव्हका का कन्स्ट्रक्शनच
आमच्या मामाच हाय रे
तुमचं नाय वय ते मला वाटलं तुमचं वैयक्तिक हाय स्वतः बिल्डर्स हायसा
म आमचं नाव प्रज्वल नसत त्याज नाव
हा प्रज्वल बिल्डर्स
हा नाव पण देऊ नका.
हा अनेकाच होणाराय आपल्या बरोबर नसतय का आणि एक मेंबर जवळ जा आज घेऊन बसलेला स्टडी रूमला तेला आणि मला इकड पाठिवलेलस.
किंग च किंगच
हा त्यांचं स्वतःच हाय त्या तर आता मुंब मुंबई न्हव आपल्या आपल्याच ह्याच्यात सिटीत
हा
फ्लॅट घेतलाय त्यांनी हा ऐंशी लाखाचा
काय सांगालयस काय बोलल नाही की
दोघांच्यात घेतलाय.
हम्म हम्म हम्म
मग एवढा मोठाय
कायलाच हम्म हम्म का कशा बद्दल आ हॅलो
बोल काय म्हणतोस मग आणि
निवांताय बग चिलॅक्स एकदम ठीक कशाच
मेनस
मॅन आली ना म आता जेस्ट नाव गेलं बघीथ मग जास् नाव म्हणजे मग अच, आल् यतायत
एकाच राहत ना गल्लीत.
घराच्या पलीकडे घर आहे आमच्या.
ज जमते कसं तुला ते.
काय
समोरा समोर राहून
काय नसते एकदम मनाला खूप घातलय आपली कोण म्हनी
माझ्या मनाला का बसत ना मती
तुझं नवीन आहे सगळंच
नाही नाही मी बसवायला गेलो कणी परवा तर ते ऑटोमॅटिक चालू झालं काय करणार
यंत्रण नगे नाही भावा मन कर मस्ती
ते बसलं नसत तर जरा फरक पडला असता लगेच एका तासात
मी व कसा मही दुनया बादशा व लागते तर वा पण म्हणाला खूप भाव लागते ह्या मनात साधं राहिला अस या अ दुनियेत कि मग काय नाही कायच होत नाय.
ते म्हण त्यात ते आणि त्या दोघी जणी क्लास लावनार आता.
माझ्यात्र माझ्या तर्र गाड्यात कायच पेट्रोल आहे माझी गाडी लावून ठेवलं मी. आता मी त्याला बोलून घे पे गा्यालाक नेणार रा म मागालं काय काढ न पेट्रोल
ह
हॅलो
स्वतःची गाडी आहे तुझी.
मग
कुठले आहे.
सीबी सी एक्स्ट्रीम
एक्स्ट्रीम आमच्याकडे साधे बाबा.
अरेमचे जुन् आहे भा जुन््या म्हणजे भाऊची होती माझ मोठठी त्यान मला दिलाय.
ह हा.
स घेतले नाही मोठ्या भावाची होती ती मला दिलाय येन. अस आहे ती बी मला देत नाही कुठं घेऊन जाऊ. थोड का टॉप रे लॉर्ड लॉर्ड.
लॉर्ड हाय सोड काय विषयी नाही ते नको पल्याला स्पोर्टमध्ये पाहिजे
स्पोर्ट मधे पाहिजे का तुला
हम्म
मग एमटी घे की सगळं
हम्म तेच फक्त दहा हजारो घालतो मी वरच तू दे.
मग काम कर डाऊन पेमेंट दहा हजार रुपये भर की.
पुढचं फ्राम भरनार.
आणि पुढचा हप्ता लाव की जरा.
हम् आधीच बा लॅपटॉप हप्ते चटल्यात.
हम्म तुमच आमच तर नाही शक्य नाही
अरे तुझे हे होणार आहे नवखा.
काय
त्याची बहीण क्लास लावणार आहे त्याची बहीण आणि त्याची मैत्रीण
कसल क्लास?
काय माहित अकरा ते पाच कुठला क्लास असतो आम्हाला पण माहित नाही अजूनं
शिवण क्लास रे.
ह. नाही टायपिंगचा आहे कसला तरी मी विचारलो कुठला क्लास आहे नाही मला माहित नाही अजून कसला आहे पण लावणार आहे.
हा बा पा दिले.
एक दिवस एक दिवसा अगोदर म्हणजे आता मला चार दिवस झाला म्हणतात की मी जाणार आहे जाणार आहे.
हम्म.
अजून तरी काय त्यांचा जायला पत्त्या नाही.
बर.
आता तिझी मैत्रिण आहे. नाही तिलाच काहीतरी देतो गिफ्ट आणि म्हणतो हे डोक्यातन काढून टाका.
म का नाही नाही हॅलो.
तीच्या मैत्रिणीला गिफ्ट देतो रे.
दे की मग
आणि मग तू हे तेवढ्या डोक्यातन काढून टाका.
त्या का कादलाववी त्या काद
होय काळानं आज घात केला माझा आहे.
कारे.
आज आणि शंभर रुपये घेतलेत माझं.
ते काळ कशाबद्दल पिसे मागते ते काळ.
आज बड्डे करायचा होता ना.
बग त्याचा आज काहीच्या काही संबंध त्या पौष महाराजांना
हा भाऊ मी माांनल्याला
अ काबा बसा बहिणींना पोसत.
काय कराय.
चालतय ठेऊ काय?
बर बरं चालतं.
हा मी करतो ब
बर बर.
हं.